हॅलो, हॅलो.
हॅलो! हां आवाज यालय काय? हा, काय? काल पाणी आणाय जायच म्हणालेत रे!
केनान व्हय?
होय! काय पाणी सपलंय. काय! नेटवर्क प्रॉब्लम लय व्हालय की, आज काल.
होय! नेटच चालना आत जावा कुठं जावा.
हा, अरे! हे बंद झालय नव्ह आता फायजी आता समज हॉटस्पॉट दिलं कोणाला तर मी
होय! ते आणि काय किती तारखेपासून होतं की, बंद होणार होतं.
बंद झालंय बहुतेक नव्ह.
नाही! हेचं झालय वाटतं तेवढं जीओ वाल्यांचं.
का, नाही एरटेलच, नाही -नाही झालं का! नाही मी बघितलं की हॉटस्फाॅटच बघितलं की, होईनाच झालया.
एअरटेललाच येतंय एअरटेलच आहे?
होय!
नाही - नाही एअरटेल वाल्याच तसं काय नव्हतं तेनी हे टाकलेलं की तेनी स्टेटमेंट दिलत की.
नाही होणार का हेंच?
हो, एअर
अरं! हं काय माहित नाही. कंपनी दिलती टावार होते का नाय, तिथं दिलत हाॅटस्पॉट बरं झालं लगेच अ काय माहित काय बघालता, पंधरा- वीस मिनिटात संपवला फास्ट
कोण आहे?
होय आणि ते पण माझं हेच्यातल नेट संपलवत. म म्हणल राहू द्या बाबा ब- बंद करतो. नाही तर सपायचं सगळचं नेट.
हा-हा, तुम्हाला किती तीनशे काय, तीनशे जी बी काहीतरी येणार आहे वाटत ना?
तीनशे जी बी तर हा, ऐकलेल मी पण महिन्याचा काय तर
तीनशे, महिन्याला तीनशे जी बी येणार असं कायतरी आहे. लिमिट असणार होय. तरी ते फक्त जिओवाल्या फक्त जीओवाल्याना होतंय काय तरी, हेचं काय माहित काय विष
नाही तस झालं तरी पण चालतय. तीनशे जी बी भेटलं तरी पण चालतय. पॉईंट दहा जी बी.
होय, पर डे दहा जी बी, एवढं कोण वापरतय दहा जी बी, काय सोडायचंच कोणाल तर.
हा. ‌. नंतर डाउनलोड लावल की तेवढं कुठ स पणार -लावणाराय, दररोज एक पिक्चर नाही. तेच की, चालना नव्ह, हॉटस्पाॅट दिल की, संपतंय लगेच.
होय काय?
म्हणून तर मी लॅपटॉप वापरना घरात कॉलेजमध्येच गेल्यावर हॉस्पॉट घेऊन तिथलंच वापरतोय.
हम्म -हम्म- हम्म -हम्म -हम्म
हम्म! नाही तर व गे दिल की लगेच संपतंय.
अ काय चांगलं होतं ते काय बंद केल्यात काय माहित.
काय म, अरे तसच कर जिओ वाली पण तसच की पहिला फ्री फ्री फ्री नंतर सवय लावलीत
व्हय व्हय पहिला घ्यायचच्या वक्ताला तीन महिने फ्री देत होती.
आता कर अजून आहेत सोड, खरं आपली इथं एर एअरटेलच चांगल चालतय जीओ पेक्षा.
एअरटेलच प्लॅन महाग हेत की नयी जरा
नाही हाय तेवढंच आहे की, नाही नाही साडेतीनशेच आहे, साडे कितीच रिचार्ज मारतोस तु?, तीनशेचा फोर जी आहे हा, नाही मग अ ते आमचं पण तेच आहे की, तीनशेच आहे म्हणजे हेच फोर जी च, एअरटेल फोर जीच साडेतीनशे. म जिओ च पण तेवढंच आहे की. साडेतीनशेचा आहे, माझ भावाचा आहे की जिओचा च आहे
होय काय म तेचा हॉट स्पॉट हे करून बघ की
का माहित, काय नाही माझ चालतय म्हणून काय घेत नाही सोड. ए काय म्हणत्यात त्याला काय म्हणालतो विसरलो मी काय म्हणालतो? हा चारशेचा मारलास क नयी रिचार्ज तुझ फोर जी, फाय जी अनलिमिटेड दोन्ही. समज म फोर जी, फाय जी जर समज कुठ तर गेलो फोर जी पकडालय, फाय जी च फोर जी व्हालय तिथे पण अनलिमिटेड होणार, म्हणजे चाल चालणार अनलिमिटेड हा.
खरं चारशे चारशे लय हुत्यात.
हा तेच की काय नाय मी मार मारलेल की अठ्ठावीस दिवसाच च की गावाकडे गेलतो की तिथं हाय एअरटेल माझं फोर जी पकडतय फाय जी पकडतच नाही कवा, असं होतं गावाकड मग तिकड शेताकड जायला पाहिजे फाय जी पकडायला म माझं फोर जी संपायच रे लगेच तिथ काय काम नाही काय नाही, मोबाईलच बघायचं नेट संपतय लगेच म्हणून मारलेलं तवा चारशेच.
म आज ते पहिल्या नाही का आताच झालय ते
नाही आता म्हणजे झालय तरी पण टाईम झालय की त्याला पण तस.
होय काय?
वर्ष झालं बहुतेक
ह ह मी म्हटलं आता आता झालय, पहिल्यांदाच ऐकालोय मी पण हे
हे होय, नाही नाही झालय अगोदर झालय मी मारलेलो गाव, गावाकडे गेलतो बघा आता फेब्रुवारीला मी
हा गेलता की तुम्ही होय, होय काय
अरे लग्नात लग्नात नेट बघ थांबलो नेट संपत होत
व्हय आणि तिथले आणि मागत असतील पोर, नाही मागत.
फोन यायलाय कोणाचा मित्राचा फोन आहे मी नंतर करतो म्हणलो
हम्म हं
तिथ गावाकड नवं होय बहिणी रे काकांची मुलगी त्यांचा काय रिचार्ज मारायचा नाही त्यांनी हॉसस्पॉटच घेऊन हॉटस्पॉट दे हॉटस्पॉट दे मग तो म्हणलो मारलेल म्हणलो द्यायचं द्यायला काही नाही फोर जी होतं तरी पण चालतंय अनलिमिटेड असलं की काहीच विषय नाही द्यायला.
होय अनलिमिटेड असलं कि कोण काही हे करत नव्हतं.
चार्जिंग लावलं घे हॉटस्पॉट बाबा घे चार्जिंग लावतो मी तिकडं कसं लाईट हा होय लय उतर ती. लय उतरती लय उतरती होय
हम्म हम्म हम्म हम्म
आमच्या गावाकडे आणि लाईट नाही लाईट असणार अं आठला सकाळी आठ ते किती सा अकरापर्यंत असणार त्यानंतर जाणार आणि दुपारी येणार तीन चारला
हा
आणि सहा सात पर्यंत असणार आणि जाणार. आणि हो हो दररोज फिक्स आणि नऊला येणार नऊ ला येणार आणि रात्रभर असणार सकाळी आठ ला जाणार.
असं कासकाय हे
असं असचं आहे. टायमिंग आहे असंच गावाकडच होय
हम्म हम्म हम्म कुठं ते नेमकं कुठं? उत्तर प्रदेशमध्ये कुठला जिल्हा?
बलिया बी एड डबल एल आय आहे.
बेलगाव.
गाव औदीअ ए यू एन डी आय.
औदी
हा
हम हम हम ह.
हे ऐकलं असेल की नाही बिहार कुठे बिहारला नाही बाबा ब बिहारचा बॉर्डरलाच आहे रे जिल्हा यो युपी मधला होय आता किती दहा पंधरा वीस किलोमीटर अम लांब आहे बिहार आमच्या इथनं होय अरे गंगा नदी नाही का? का गंगा नदी बघ ते गंगा नदीत छ पलीकडे गेले की बिहार असं.
असं आहे होय.
हा बॉर्डरला जा आहे रे आता आम्ही इथनं जाताना नाही ट्रेनला जातोय बघ आम्ही
हम्म
बिहारमध्ये उतरते उतरून बिहारमध्ये उतरून तिकडं युपीला जाते असं आहे. हा उतरते मी हयाचत आणि मग येते युपी मध्ये
ह हम ह.
हम्म मध्ये ते गगा नदी पडते मोठा ब्रिज
गंगा नदी कुठलं म्हणजे वा काय जवळ काय आहे तिथं फेमस असं
जवळ काय? अरे मी गेलतो फेमस वय कुठे युपी मध्ये? जवळ कुठं जवळ कुठलं नाही आहे आता समज आप पण कसं आता कोल्हापूरला जातोय बघ?
हा हा.
तसच आमच्या इथं इथनं ट्रेन जाते इथं वाराणसी बनारस रे हा ते ज जवळ आहे ते जवळ आहे.
हम्म हम्म ती किती किलो मीटर आहे?
ते हाय जवळ म्हणजे तरी पण एवढं जवळ नाही हाय जवळ खरं.
हा हा हा.
ट ट्रेन पकडलोय की नाही अ सक काळी ट्रेन पकडली की दुपारी नाहीत तर संध्याकाळीपर्यंत तुला तिथं वाराणसी सिटीला पोहोचवत्या.
आं असा आहे वे.
हा.
हां हां हां.
बाहेर मी गेलोच नाही कव्हा अजून तरी बघ नोव्हेंबर डिसेंबर ला जाणारे लग्न आहे मामाच्या पोरगीचा. मामाची पोरगीचा आहे.
व्हय सगळीत जाणार आहे काय?
बघायचं आता कोण कोण जाते मी गेलो तर जाणार नाही तर कॉलेजचा काहीतर काम असलं तर थांबणार नाही तर जाणार. तिथं फिरून पण येणार बनारसला गेलो नाही कव्हा वय.
म्हणजे इकडे जायचा लहानपणा पासून म्हटल्यावर.
होय तू येणार आहेस काय?
आं आम्हाला सुट्टी असली तरी येतो.
हा सुट्ट बघ सुट्टी असली तर जाऊया अरे कोण असलं संगट तर चालते रे जायला माझा भाऊला पण विचारलय ते गावकडचं काकांचा मुलगा आहे की नाही त्याला विचारलेय तिचं पण सुट्टी आहे ते पण दिल्लीला आहे रे शिकायला.
होय.
म तेलं त्याजा पण सुट्टी म्हणजे सुट्टी असली तर ते पण येणार गावाकडं मग त्याला म्हणणार जायला सग. .
आ हा हा हा हम्म हम्म.
तेव ते बाबा ते हुशार आहे बा ते जे ई चा तयारी करालता जे ई तयारी करालता बहुतेक.
जी ई दिल्लीत वय.
हा.
आत बारका हाय म्हणाव बारका आहे वाढतो तुझ्यापेक्ष.
माझ्यापेक्षा सहा महिन्याच बारका आहे नुसता.
तरी अजून जी ई जी करतोय?
हो.
तरी अजून जे ई जी तयार करतोय?
मला पण एवढं माहीत नाही आहे काय करते जेई चा कायतर केलता म्हणा. चांगले मार्क पडलेच म देल्ली बारावी नंतर तेच की बारावीच. दहावी नंतरच की तयारी. करू शकतेय त्यो काय तर करायलता आता मी एवढं माहित नाही मी एवढं विचारत बसत नाही बाबा. ते काय तर करतय खरं दिल्लीला हाय एवढं माहतीयं शिकायला. म्हणजे दिल्लीला गेलाय म्हणजे गावकडनं मग चा काय तर चांगलं शिकायलाच गेलाय. गावकडनं दिल्लीला गेलाय मग. चांगलंच असेल की ते आणि सी बी एस ई पॅटर्न शिकालाय त्यो.
व्हय काय?
होय बारक्यापासन सी बी एस ई पॅ
तुमच्या तिथ सगळी अशी दिल्लीलाच किनी जास्त.
काय होय बहुतेक नाही एवढं पण नायी. खरं त्यो गेलाय बा.
तुमच्या इथं हाय काय असंच वातावरण हाय का तिकडं? का वेगळं काय हाय?
काय पावसाचा?
पावसाच म्हणजे असं आपल्या इकडे कोल्हापूर इचलकरंजीत कसं वातावरण असतय इथं.
नाही नाही एवढं नाही आमच्याहित तर वातावरण टिकत नायी. एक एक तर एक नसतय पाऊस येतय ऊन येतय थंडी वाजत्या तिकडं नई. त्यो पाऊस तर पाऊसच असणार. हां ऊन पडला की ऊनच थंडी तर थंडीच असायं..
हां आता पावसुळा म्हटलं पावसुळाच असणार नुसता.
नाही आता पावसुळा अजून चालू झाला नायी तिकडं.
हां हां हां हां.
पावसाळा झाला चालू की म्हणजे पाऊसच पाऊस नुसता पाऊस.
होय. आता काय पिकतेय काय तिकडं? पिकतेय काय म्हटलं तिकडं?
पिकतय म्हणजे शेतात व्हय ते गहू. भात, गहू, तांदूळ
हां हां हां ऊस पण लयी व्हय असतय किनी तुम्हच्या
ऊस ऊस ऊस ऊस ऊस असतय असतय अस एवढं नसतय घ्याआमच्या इथं.
हुं हुं हुं हुं.
हिगडं असतेय रे आमच्या इथं नसतोय ऊस एवढं.
नसतय काय?
ह्या हेज्या साईडला असतयं रे तुमच्या हिकडचकी जास्त ऊस.
होय.
आमच्या इथं नायी एवढं आमच्या इथे तेच ते गहू तांदूळ तेवढंच.
हुंहुं हुं हुं.
हुं. आणि
काय राहिलं आता?
काय काय राहिलं काय काय राहिलं. काय तू चाट जी पी टी वापरतोस होय तू?
मग हां आमचे सगळे ते आम्ही चाट जीपीटी वरच हाय.
म्हणजे स सगळं काय म्हणजे?
कॉलेच तरी करतं ते करचं का नि म सग का चार्जे पवर उत्तर बित्तर
हा हा हा,
प्रॉपर असत व नोडसकनकडतावती,
ह होय? तेच की. आता कॉलेज मी तर कॉलेजलाच जात नाही. जास्त करून प्रॅक्ट अस तर जाते कोण जाणार आहे बा एवढ पासात पास एवढं वा एवढं लांब जायचं? ते पण आणि सकाळी -सकाळी करतात? अं पोरा ह ग ढिगे